अं.. हॅलो, येतोय का आवाज?
हा, बोला बोला बोला बोला
आता हे पण मला मघाशी असा कॉल आला होता एक, ऍप्लिकेशन मधलं त्याच्या मधलं होतं
हा, कोण बोलते? आपण आधी करायचं पहिलं सुरू, त्यांनी जरी ना तर काहीतरी, अं.. थोडे पैसे कमी मिळतात, असं काहीतरी आहे.
तु तर जेवला आता. ऐक आता, आता ऐक माझं
हा.
आलं तर चांगली आहे, पण मला कॉल येऊ शकतो तुझ्यावरही, तू याच्यावरती कॉल करू शकतो. हा मघाशी कॉल आला होता एका, मॅडमांचा. त्या बोलत होत्या, त्या सांगत होत्या. मी म्हटलं काय का असं? हॅलो, मला येतोय आवाज तू स्पीकरवर ठेवला आहे का?
नाही नाही. हेडफोन लावून बोलायचं असतं, ते काउंटिंग होतं ना.
हा इथे टायमिंग टेन मिनिटचा असतो, तो माहिती. स्क्रीन वर दिस
हम्.. हां, एक मिनिट झाला आता.
ते सोड रे मिनिट, तू मिनिट नंतर मोज मी तुला काय बोलत ते ऐक जरा. मिनिटं मोजायचा टाईम आहे का, आता इथं? हॅलो.
कॉल जेवढा वेळ आलता, तेवढा वेळ ते दिसतं आपल्याला. मग दहा मिनटं झाले की, बरोबर बंद करायचं. दहा मिनटे झाले की बंद करायचं.
हा दहा मिनट झाले त दिवसातून तू पाच कॉल करू शकते मला त्याचा काही प्रॉब्लेम नाहीये त्या गोष्टी तो टेन्शन नाही असे तुला तीस कॉल कराला तीस कॉल झाल्यानंतर मग तुला पेमेंट येणार आहे माहिती तुला.
हा. आणि त्याच्यानंतर पुढचं टानस् ट्रान्स्क्रिप्शन्स आहे.
आणि ऐकून घे याच्यामध्ये तुझं बँकेचं अकाउंट असेर लिंक कर की ज्याच्यामध्ये तुझ पैसे नस रा्र बँकें अकाउंट लिक करून ठेव.
हो.
लक्ष ठेवू जे तुला जास्त वापरत नसल अकॉउंट ते. आणि जर केलं जास्त जास्त याच युज करायचं नाही एवढं.
नाही नाही ते.
बर मग अजून काय म्हणत आता त्या दिवशी मग आता तुम्हाला नाशिकला कधी यायच जा म्हण आता तुम्ही काय. त्याला, वेळच काढू शकणार नाही. मी आता घरातच बसून राहणार आहे, काय बोलावं आता तुम्हाला आ? सहानी बाई? मस्त गावाला गेली मला सांगितल सुद्धा नाही. मला सांगितलं सुद्धा मी तू गावाला गेल्यानंतर काय केलं गावाला जायच अगोदर.
काहीच नाही.
मग या गोष्टी कोण सांगणार.
ह.
आणि मी तुला इकडे भेटायला बोलवत होतो. तो नंतरून झाला प्रॉब्लेम त्याच्या अगोदर तू काय केलं घरी. आणि आल्यानंतर मला सांगते माझा त्याचा प्रॉब्लेम चालू झाला.
हम् टाकला होता पण ते आता. बटनचा प्रॉब्लेम हो
बर
हम्
याच्यामध्ये कोणाला कॉल लावला जर कोणावर बोलायला इंटरेस्ट नसेल तर साईडला फोन द्यायला लाव त्यां म्ह दहा मिनटचा फोन ठेवून द्या दहा मिनिटं बोलून झालं नंतर तुमचं
पण ते जेवढं बोलतो तेच रेकॉर्ड होत ना त्याच्यात.
काही नाही काही नाही रेकॉर्ड बीकॉर्ड कर होत सांगतो तुला तेवढं चु कर
हां
कोणा जर बोलायची काही गरज नाही बोलायलाच पाहिजे असं काही नाही. फोन लावून द्यायचा त्याला म्हणा दादा माझ्यासाठीठी दहा मिनिटासाठी मला मदत कर. दहा मिनटां आणि तू काय दहा मिनटं साईडला फोन ठेव देत तशी बोल मग तेवढं सून. एवढ सापड करायची दोकां पडत ये गपबास.
आ जास्त नाही.
येतो आवाज असता.
अ मी दोनी् हेडफोन लाून तरी आवाज कमी येतो तिकडे माझ्याशी दिले मला तिने स्वातीने चार पाच नंबर म्हणता आता कररीब नंतर तो
होन.
येत का आवाज आवा?
हो का? हो
चालू राहू दे फोन
फोन चालूच आहे तर दहा मिनटं तुला टाइम भरावं लागेल चार मिनटं झालेल.
तुना
तुला ऐकायच्या ऐकडे म्यूट पण करता येत नाही रे याच्यात म्युट पण करता येईना
त नाहीत रेकॉर्डिंग होत ना ते म्युट नाही करता येत. म्हणून त्यांनी दिलेले सब्जेक्ट बोलायचे. पण कोणी नाही बोलत तेच सब्जेक्ट. सग नॉर्मलच बोलत.
थांबून थांबून येतो आवाज
ह आता तु दहा मिनटं घालवायची तशी पण मग आता ना शिक नाही क कमी गेलं नाही. मानतिक सांगा तर वेळ कधी भेट आता नाही येणार. अर मी तुला काय विचारतो तुला नाशिकला यायला कस जमल. अ मी बोलत असताना मी मधी बोलतो कधी फोन म चालू असताना. त्याला म्हणत मग मी नंतर ब लक्ष हॅलो
हां बोला.
मी काय म्हणतो मला एक सांग आता ह बरं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे पर्सनल आ याच्यामध्ये या गोष्टी जेव्हा तू आधार कार्ड केवायसी केवाय सी वगैरे केली का सगळी हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे
पुढे जा र काय म्हणत हॅलो
एका व्यक्तीला पाच कोल एका व्यक्तीला पाच कॉल करते तर तसं टाकलं.
हा पाचच कॉल करतात
मला स्वातीनेच दोन ला तीन ला लाग हात तीनेच पाठव
हा दि पण तुला तीस करा एक त्याच्यासाठी ना दिवसातून तीस करावा लागत कार त तीस कॉल करा न तीस कॉल
तुम्हाला
मला नाही आला मला काही बीचची वाटवू शकते.
मेनू वर जाऊन रिफ्रेश करायची होत रिथ्रेश
त्यां प्रत म किती टाइम झाला सात म आठ हा
आवाज कतीच ब्रेड
अडकुण अडकून चालेल म्हणजे नेटवर्कचा प्रॉब्लेम ईथ वायफायचा नेटवर्कचा प्रॉब्लेम त्याच्यामुळे पण होत
तुम्ही दिवसात पतीच्या नंतर नाही
हम् तू काय करते आता
आता स्वयंपाक करत करत चालु आहे करत आहे फक्त
काय बनवणार आहे
हं
ते थ
अरे बनवणार काय म्हणतात
ते
हम हं ये चहा प्यायलाय
हम्म आ बस आठ घंटे हो
बघु आता किती पैसे कमवते मला पण कळून दे. अ म
नाही ते ईथे तिला विचारायला पाहिजे असं बोलल नाही तरी चालतं का नुसतं साईड ला ठेवून.
मी सांगतोय ना तुला. तुला काय विचारायच असल मी तुला सांगितलं काय? तुला माझ्यावर विश्वासच नाही.
हाय ना मग.
हं.
तू काय खाशील काय जे असेल
य ह. काही प्रॉब्लेम नाही तो फोन उचलून साईडला जरी ठेवल ना दाहा मिनिटे भरून झालन कट करून टाकायचा.
तू फोन केला होता त्यांनी सांगितलं मी कट कधी पासून करते पण म्हटलं तू करशील न करशील त्या म्हटल्यात.
ह, हं.
त्यांना आता काही त्यांनी मोठे मोठे टास्क घेतल्यात ते पाचशे, पाचशे चे. इथं काय म्हणतात? आता कसे वाटते? ह.
कसं मग.
आता माझं इकडून कट केलावरती तिकडून लावणार.
हम्म, हम्म.
ते टास्क आलेले नाही ना अजून. टास्क आले का तिकडून?
मला नाही दिसत ते.
नाही ह म प्लीज परत आता एक स्वातीला करते म परत करते एक फोन.
तिन एकदा मला फोन करून सांगितल.
पण माझ्या अंदाजाने ना जास्त
तिचं पण नव्हतं होत पण काय माहितीय आता तिचं झालं होतं वाटतं टास्क.
फक्त बोलायच.
हो, नाही तिने मला दिले ना सगळे व्हेरिडचेच नंबर दिलेले.
दहा मिनट झाले.
आणि तर नाही हां दहा मिनटं झाले. ओके कट करू?
हा.